काय म्हणता? काय चाललं? आवरलं.
काही नाही बस आपल्या रोजची कामं स्वयंपाक वगैरे मुलं वगैरे शाळेत गेले मिस्टर ऑफिसला गेले की चालू होतो आपले काम
तेच तरी काय काम राहतं आपल्याला घरी
हो हो ते जे करत ना त्यालाच माहीत.
त्यालाच माहिती राहत किती रुटीन राहते सकाळपासून उठल्या पासून पाच वाजेपासून उठायचं त्या पोरांचे डब्बे करायचे त्यांना र करायच त्यांना पाठवायचं लगेच घरातलं सुरु होत.
हो. आणि मुलं जातात तर सगळं पसारा करून ठेवतात कुठं काय कुठं काय काय सगळं त्यांचं नीटनेटके आवरून ठेवायला किती म्हणजे दिवसही कमी पडतो. आले की परत ट्युशन
एखादी गोष्ट नका करू दिवसातून एखादं काम नाही करायचं ब असं म्हंटलं तर दिवसभर त्याच कामाकडे लक्ष राहतं माणसात अरे बाप हे केलंलं मी आज केलं गलं झोप सुद्धा लागत नाही.
ते त्याच्यातच मनजूज झालं नाही जर किती थकल असल आपण आपण म्हटलं जाऊ द नंतर करू पण ती झोपही लागत नाही
ते डोळ्या समोरच येतं आता सपोज मी आजला आधी पुसायचा कंटाळा गेला ती लादी संध्याकाळपर्यंत चार वेळा आठवल मला की आज पुसलीच नाही आज पुसलीच शेवटी शेवटी पुससावीच लागते ती संध्याकाळपर्यंत असं माझी तर सकाळी सात साडेसात आठ वाजता कशी पुसले जाते माझे लादी रोज आठ वाजता पुसलेच जाते. ते पण तस एखादी गोष्ट जर लक्षात राहिली आणि आपण ती केली नाही ना
हम्म.
दिवसभर त्याच गोष्टीकडे लक्ष राहत.
त्याच गोष्टीत मन लागत राहत बरोबर हम्म तेच ना
तुम्ही दुधापासून काय बनवता काय काय पदार्थ बनवता
अ दुधापासून पनीर वगैरे... पण म्हशीच दूध असल्या घट पनीर ना खूप छान आहे तर तुम्ही घरचं पनीर बनवल ना थोडंस सुद्धा
आणि कच्च्या दुधापासून हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो, हॅलो,